हॅलो!
येतोय आवाज? हा. काही नाही आता आवरून बसलायत, आज पाऊस उघडलाय आमच्याकडं. दोन तीन दिवस पाऊस होता जरा दिवसभर.
बापरे! आमच्या इकडचा पाऊसच कुठे हाय गेलाय काय माहिती? दोन तीन दिवस पडला भरपूर आता नाहीये दोन दिवस
हा, आमच्याकडे पण ते आज आले अजून खूप गरमी पण होईल ना आता, येईल संध्या
तेच ना गरम, हो तेच पाऊस नाही मग गरम हो तय, मधी मधी येतोय वाईच आणि मग जातोय परत.
हो, आज आलाच नाही सकाळपासून असच ऊन आहे. आहे. आता गरमी ते व्हायले, आभाळ पण आलय आता संध्याकाळी येईल थोडाफार तरी
बर पाऊस पडला का थोडं मस्त
हा. गार वाटत हो ना, मग तेच बाहेर जरा झाडाखाली बस ल्यात हं हं.
हा काय मग मठ, मंदिर वगैरे आहेत. आमच्या इथे आता थोडा म्हणजे येतोय, जातोय. आता आभाळ टाकलाय पण म्हणजे मागापासून आभाळ टाकलाय पण पडत नाही थोडासा मगाशी पडून गेला.
हो. त्यामुळेच गरमी वाढली ना जरा.
तेच मग भरपूर गरम होतोय, मग घरात पण राहायच कानाच्या पाऊस पडला कि बघा ना मस्त! मंदिराकडे वगैरे जायला मस्त वाटत हिरवगार सगळीकडे फुलं
सगळीकडे हिरव हो.
छान वाटत मग
हा गावाकड मग तुमच्या गेल्यानंतर तर असं जवळपास मंदिरं वगैरे आहेत.
हो भरपूर मंदिर आहेत आमच्या इकडे.
हा हा.
इकडे शहरात आहे मंदिर आहे एक मस्त भरपूर लोक येतात.
हा असं टेकड्यावरती वगैरे असेल तर कस हिरव कार आजूबाजूला टेकण्या्यावर खूप छान वाटतं ना.
हो ना आणि भरपूर अशी मस्त मस्त झाडे वगैरे लावलीत वेग वेगवेगळी फुलं वगैरेत ह छान वाटत मग तिकडे
हा.
पाऊस पडला की म मस्त वाटत.
हो अजून छान वाटतं सगळीकडं.
हा निरवगळ सगळा ना.
हा को कोणती कोणती मंदिरं आहेत थोडक्यात काही सांगू शकाल काही कशाचे मंदिर वगैरे आहे.
दहाबीर महाराज माहित आहे ना.
हो.
ते परत वागेश्वर मंदिर आहे भवनी आईचं आहे. गणपती बाप्पा आहे मारुती मंदिर म्हणजे भरपूर मंदिर आहेत आमच्या इकडे अशी
हा हा. म्हणजे तुम्हाला कुठे आवडत. तर जास्तीच जायला म्हणजे असं प्रसन्न म्हणजे मनाला शांती वगैरे असं. ट गेल्यानंतर मिळते जरा
इकडे एक वरईला कारल्याला माही त्यांना कारारलायच एक वराई
हा ऐकलेलं आहे मी काही गेलेली नाही मंदिरात वगैरे
हो तिकुडे जास्त जातो आ लोक आणि अक्कलकोटला जास्त फेरी होईत नाही पण जसं स्वामींना वगैरे आम्ही जास्त मानतो मग मठात वगैरे आहे इथे मोठ आहे मग तिथे जातो आम्ही हा. छान वाटत म्हणजे मन एकदम शांत रिलॅक्स होतं पूर्ण
हा हो ते तर आहेच म्हटात काय मग अर तिला वगैरे जात.
हो हो म्हणतातर हो जातो मग असे म्हणजे रे रोज नाही जायला भेटत. कधीतरी असं म्हणजे जातो आरतीला वगैरे
हा तसं जास्त असं मोस्टली आपण स्वामी समर्थाच करत असल तर मग गुरुवारी ते जातो ना उपवास पण असतो म्हणून हम बरेच ना असा वेळ नाही मिळाला तर गुरुवारी यावजून वेळ काढतात आर
काढतात हो मस्त अस सप्ता वगैरे आह. झालं सप्ता सप्ताह वगैरे असतो डिसेंबर आणि एप्रिल महिन्यामध्ये छान वाटतं असं भरपूर लांबून लोक आहेत.
हा मग तुम्ही करता का पारायण
हो लावलेलं मी पण पारायण पारायन लावतो आम्ही भर भरपूर लोक लावतात पार
हा.
म्हणजे हो हो हो बसते हो हो स्वतः जागा नाही म्हणजे भेटत काही लोकांना वाचन करण्यासाठी म्हणजे पूर्ण पॅक होता तो रूम.
हा, हा. मोठा परिसर असेल
हो, हो. मोठ हाय भरपूर म्हणजे मुंबईवरून - - पण लोक येतात. सप्ता चालू झाल्यावर.
हो.
छान वाटत म्हणजे भरपूर आणि आता कस स्वामींना भरपूर लोक मान - - जाम म्हणजे जिथे तिथे जाल बघताय गाडींवर पण आता बघा ना म्हणजे एखादी गाडी समोर आले की हय स्वामींचा फोटो स्वामींचं नाव तर स्वामीनी असत.
हो. खूप खूप करतायेत. आजकाल स्वामींच हो. त्यांना अनुभव पण तसे दिले असतील ना. स्वामींनी उगचं कर नाही माणूस म्हणजे अस कोणती पण व्यक्ती अस काहीतरी अनुभव आल्याशिवाय कुठल्याच देवा ला मानत नाही ना.
तेच ना आता एका आता स्वामींचा अनुभव आहे म्हणून जास्त लोक जातात.
हा आगोदर आनु भव घेतात कुठले पण कुठल्या पण देवाचा आणि नंतर करतात तसं बऱ्याच लोकांना स्वामी - - मीनी अनुभव दिले असतील ना. त्यामुळ मग तिथं एवढी गर्दी असेल तुमच्या जवळच्या मठात.
हो, हो. म्हणजे असे अनुभव अस तो आहेत ना एकाका म्हणजे भारी आणि कधी असा वेळ घेटलाय ना तर मग काही लोक सांगतात. त्यांचा अनुभव सगळीच नाही उठत सगल्याना अशी समोर जायला. पण एवढ्यांच्यात काही लोक घाबरतात भीती वाटते. पण सांग - - णारे सांगणारे सांगतात अनुभव तर म्हणजे अक्षरश अंगाला काटा येतो डोल्यातून पाणी येतं एवढं अ नुभव म्हणजे हे असतात.
हो. म्हणजे तुम्ही एखादा ऐकलेला सांगा की अनुभव असा काय.
अ म्हणजे हा चोरीवर चोरीवररून एक आहे. अ म्हणजे आमच्याच म्हणजे बाईच होत्या त्या माच्या मला शिकवायला होत्या. तर, हा. तर त्या गावी गेलेल्या त्यांच्या आणि ते त्यांच्या - - ते राहायचे शहराकडे आणि गावाला गेलेल्या सुट्टीला. तर त्यांचं घर बंद होतं पूर्ण घरात कोणच नव्हतं. आणि त्यां हा बिल्ड हा बिल्डिंग मध्ये राहत होत्या. तर लॉकडाऊन वगैरे गेल आणि असं झालं की त्यांच्या इथे चोरी झाली म्हणजे भरपूर त्यांच्या एरियात. त्यांचा पण दरवाजा वगैरे ओपनच होता. पूर्ण उघडा. असा सगळा पसारा वगैरे घरात असा पूर्ण - - आणि त्यांची अशी जागा होती ते सांगत होत्या म्हणजे त्या ठिकाणी ते पैसे आणि सोना वगैरे ठेवलेला आणि होय भरपूर सोना पण होता आणि पैसे पण जाम होत्या. तर मग ह्यांना कॉल केलं त्यांच्या इथल्या लोकांनी असं असं झालंय मग त्या निघून आल्या पटकन त्यांना स्वप्न पण पडलेला आधी अ ह्याच म - - स्वप्नात दाखवलेलं की स्वामी आले आणि तिथे पैसे आहेत. ती खूप कुठतरी पोती म्हणजे ते देतात त्यांच्याकडे आणि ती तिथे ठेवतात त्या कपाडात. म्हणजे असं स्वप्न काहीतरी पड - - लेलं असत त्यांना मग त्या येऊन बघतात. पूर्ण त्या म्हणजे पूर्ण अस म्हणजे हेच आता चोर बोलल्यावर काही नेलच अस त्यांना - - मनात बघितलं ना म्हणे कबाडात तसे त्या बघत होत्या ना त्या म्हणजे दोन कापाट होते. बरोबर. त्या हा ते कपाट त्यांनी बघितलं नाही. पैसे होते त्यांचे पण त्यांना असं वाटलं की पैसे गेले माझे. म्हणजे त्या पूर्ण अशा हेच झाल्या कि पैसे गेले एवढं हे ते झालं हा. हा म ते आणि पूर्ण कसं अ स इकडे इकडचा तिकडे सगळं टाकून ठेवलेला. आणि या स्वामींचं नाव घेत होत्या. स्वामी, स्वामी, स्वामी काय करू हे ते आणि नंतर मग असं त्यांना पटकन हे झालं म्हणून त्या दुसर कपाट ओपन करायला गेल्या आणि बघितलं तर त्यांन सगळं जिथल्या तिंथ होत म्हणजे सोना, पैसे म्हणजे एक ते बोलत होते एक रुपया पण नेला नाही का एक सोना तिला वस्तू दिली नाही. म्हणजे त्या सगळं सुरक्षित म्हणजे त्या. आणि त्यानंतर सांगतात. म्हणजे मला आणि स्वप्न पण पडलेलं अस. आल्या दिशी मला म्हणजे कळून आलेलं असं काय?
हा म्हणजे स्वामीनीच रक्षण केलं त्यांच्या सगळ. सेगळ्या संपत्तीच म्हणायचं थोडक्यात.
स्वामीनची कृपा म्हणून ते सगळ्या एवढ. हे वाचलं पैसे सोन आणि आ सोन्याचा तर भाव एवढाय बोलल्यावर.
हो. मग त्यांची अजूनच भक्ती वाढली असेल ना.?
हो ना तेच.
हा म्हणजे असे खूप सारे अनुभव आहेत. म्हणूनच आजकाल स्वामीं जास्त स्वामींचं करण्याकडं लोकांचा ओडा आहे.
तेच ना. काजे काहीतरी एका तरी देवाला लोकांनी मांनलंच पाहिजे. कारण का? आता तर ह्या कलयुग एवढा बेकार आहे कोणाचा तरी पाहिजे म्हणजे एकाला- एक.
हो. देवावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. आजच्या कलयुगामध्ये हो.
देव आहे तर आपण आहोत.
हो ते तर आहे.
ना काही लोक देवाला अजिबात मानत नाही. आता बघा देऊळ बंद. पिक्चर बघितलाच असाल, त्याच्यातच आहे सर्व गोष्टी आहेत.
हो! बघितला पण, ते लास्ट ला कसं ते सगळं स्वामींचच. होता ना. त्यांच्या पाासूनच त्याच ते पासवर्डचा उलगडा होतो. म्हणजे, त्याच्या समोर असतं त्याला माहित. ती होत नाही ते.
स्वामी त्याला. हो त्याला स्वामी टायमाटायमाला दाख दाखवत होतेत तरी त्याला कळून नव्हता येत. पण नंतर लास्ट ला चालू. कळून आल्या. म्हणजे तो तर थोडासा पण. तेच ना तो पण. पण नव्हता मानत देवाला. शेवटी नंतर. त्यांनीच ते देवाची माफी मागून. तो देवाला आणि देव बघा. त्यांच्या एवढा तो वाईट बोलून पण देवानी पाठ नाही सोडली.
हो. हो. त्यांना ते स्वामींना माहिती होत तो एक. एक ना एक दिवशी. आपल्या चरणाला म्हणजे लागणार आहे. म्हणून.
हो तेच ना.
ह म्हणून, त्याला वारंवार दाखवत होते. वाट तरी त्यांना ऐकलं नाही ना. मग शेवटी गेलाच ना तो. स्वामी पण यशस्वी झाले ना त्याला. त्यांच्या चरणाशी झोकवण्यामध्ये. त्यांचा काही झुकवण्याचा हे नव्हता. पण, त्यांनी थोडंसं देवावर पण श्रद्धा ठेवावी. असं त्यांना थोडस थोडस वाटत असेल. असं त्याच्यातून दाखवलं ना.
हो! हो! म्हणजे छान!
म् होताय
छान वाटलं बोलून हो मला पण छान वाटलं चालेय
ह